हा नमस्कार ताई.
हा नमस्कार येतो आवाज.
हो येतोय येतोय.
ह.
काय मग अधिक मास विषयी तुमच्याकड काय खास झालं.
अधिक मास आहे ना आमच्याकडे जरा प्रॉब्लेम असतो त्यामुळे करत नाही कारण अशी एक घटना घडलेली आहे त्या अधिक मासामध्ये आमच्या फॅमिलीमध्ये
हो का म्हणजे कसे तुम्ही काय जरा सांगणार का?
म्हणजे नात्यातलेच एक जण एक्सपायर झालेले आहे त्या महिन्यामध्ये खूप वर्षापूर्वी त्यामुळे मग आम्हाला अधिक मास करता येत नाही पण आजूबाजूचे वगैरे मी बघते ना तर खूप छान असं एन्जॉय करतात. तीन वर्षातून अधिक मास येतो.
हम्म. कौतुकाचा सण असतो लेकीचा लेकीच लग्न झालेलं असेल तर जावाईयाचा लेकीचा तस मामान त्यांच्याकडं भाचा भाची
हो.
हम्म.
तर म्हणजे आता आम्ही करत नाही पण दुसरे क कुणा करायला म्हणजे करतात तर आम्ही जातो त्यांच्याकडे मग सगळ्यांना ते बोलंवतांत पाहुणे सगळें आपले नातेवाईक सगळें भाऊकितले
हा
त्यांनां मोठं स्वयंपांक वगैरें पुरणपोळी आबांरस बाकीच सगळं जेवणं तयार करतांत आणि मंग त्यांचं मांनपांन सगळं प्रत्येकांला नवीन कपडे घेणं लेडीज असेल तर अ जोडवी वगैरे करं
हो दागिने वगैरें कांहीतरी परंत जावंई यांला पणं अंगठी चैन असं करत असतांत आणि आमच्याकडं तरं तांब्या पितळा्याची भांडी पणं देतांत असं कांहीं नवीन असेल जसं ग्लासचा सेंट असं छोटीशी कळशी तांब्याची किंवा मंग पूजेचा तांट असं पणं वान लावतांत आमच्या इकडं वान वानच म्हणतांत वान लावणं असं
कारणं अधिक महिना जो असतं तो तीनं वर्षांत देतं अध जे अधिक महिन्यांत जे दानं करतांत अ ते खूंप चांगलं असतं
हो पणं हे कसं हे आ आतां हे सोशल मीडिया मुळें ना आतां काहींची परिस्थिती असतें काहींची नसते आतां असं नाहीं की स सगळ्यांचं मुलींचं माहेरी एकदंम असं म्हणजे असं सासर एकदंम समजदार असेल त्यांनां असं हेवा पणं होतों हा पणं त्यांचा दुष्परिणामं आहे.
कांहीं मुलींना त्यांच्यामुळे खूंप त्रांस होतों त्यांच्या आई वडिलांची परिस्थिती नसते तरी त्यांनां ते अधिक मास् च वान लावणं कर्ज करणं त्यांच्यासाठी पणं ते खूंप त्रांसदांयक होतों
हो ते पणं आहे म्हणजे समजूंन घेतलं तरं हा अधिक महिना खूंप छान आहे आणि प्रत्येकाने अशी
दिलं ते स्वीकारावं माणसाने उगाच्या अपेक्षा ठेवण्यांपेक्षा शेवट आई वडीलही त्यांची मुलगी देतांत नावं
अपेक्षां ठेवून करणं हे चुकीचंच आहे. त्यांचा अर्थ वेगळा आहे अधिक महिन्यांचा म्हणजे ते करण्यासाठीं पणं आता हे सगळं असं बघून बघून भ व्हडिओज वगैरें अ आपलं रीलीलस
परिस्थिती असलं तो करतो पणं काहींची परिस्थिती नसंली आणि आपणं मंग त्यांच्याकडून तशी अपेक्षा ठेवणं हे चुकीचं आहे नां हम्म
कारणं हे अ महत्त्व वेगळं आहे ते अधिक महिन्यांच पणं हे आतां व्हिडिओ रीलीलस ह त्यांच्यामुळे ते कांहीतरी त्यांचा अधिक परिणाम झालेला आहे आणि एकमेकांचं बघून मंग ते अपेक्षा वाटंता ले ल्यां आहेतं आणि त्यांना शक्यं नाहीं आहे येतं
भेटलं आम्हांला एवढं नाहीं भेटलं तुझ्यां बापांने नाहीं दिलं आईने असं असं कांहीं नां कांहीं होतं असतं मी हल्ली तरं घटना पणं झाल्या ते मुलींना छळलं गेलं वगैरे नाहीं कां
हो आधीच
पणं हे असं चांगल्यासाठी लोकांनी आधीपासून असं संस्कृत ते आपलीं आहे पणं कांहीं लोकं यांचा खूंप असां गैर वापर करूंन घेतांत म्हणजे त्यांनां एक अ म कां भेटतो असं वाटतं
कसं असतं प्रत्येक सणाच काहीतरी वैशिष्ट्य आहे त्या सणामाग काहीतरी. अ महत्त्व आहे पण हा पण. आता काय झालेलं हे सगळं सोशल मीडियामध्ये जे जे दाखव. हो तर. त्याच्यातून काही गोष्टी चांग आहे काही वाईट आहे काही घ्यायचं आणि . नाही हे लोकांना समजत नाही त्यामुळे त्याचा.
आणि ते आपल्यावरच आहे आपण काय घ्यायचं काय नाही
हा
तेच ना
त्यामुळे त्याचा काही ठिकाणा नाही अतिरेकतेला जातो आणि अ तेच्यामुळे काही गोष्टी मागे पडतात.
हम्म तेच ना. तेच्यापेक्षा तुम्ही जा गोडधोड खाऊन या. जो मानपण दिला तेवढा घेऊन या
हा
किण अशा महागातल्यापेक्षा नको. जेणेकरून समोरच्याला त्रास होणार नाही त्या गोष्टीचा नंतर अस
जे करतात त्याच्यात समाधाने राहणार
हो ना
बाकी तुमच कस झाल तुमच झाल का?
अं आमच तर आमच गावी जायच तर नाही जमल. मग आईने तिकडूनच आमच्याकड कोण म्हणजे एक नातेवाईक येत होते. तर त्यांच्याच कड काही पाठवून दिलं मग जे काही द्यायचं होतं ते आमच तर नाही जाणं चालं. मी तर तसं नाहीस सांगत होते पण आई शेवट आईच असते. तिला असं वाटत काय देऊ काय नाही.
आह नाही ते आहे ना ते करतातच. ते परंपरेत पसून चालवत आलेलं आहे म्हणून ते करतात आणि आधीच्या माणसांच ते महत्व त्यांना ते वाटतात सगळ्यांसाठी करतात आपल्याला जे